हॅलो हाय सखी बोला मस्त मजेत तुम्ही कशा आहात छान ऐकून छान वाटलं बस काय म्हणता तुम्ही कस हा
बस चालू हो हो शाळा सुरू झाल्याय काम असतात
मग दुपारी रिकामा वेळात काय करता आता तुम्ही शिवणकाम वगैरे येतं तुम्हाला
नाही शिवणकाम वगैरे नाही करत आता बाहेरच इतकं छान मिळत रेडीमेडच कि मग त शिवायला जायच तर असं वाटतं की डबल चार्जेस लागतय डबल खर्च हो - तोय त्याच्यापेक्षा तेवढ्याच्यात बाहेर छान ड्रेस येतो फॅशनेबल हा आता नवीन ट्रेंड जे चालू ये ड्रेस म्हणा साडी म्हणा -
हो खरच नन नवीन मैदान हो ना कुठून कुठे गेली फॅशन हो ना आपल्या आपली आई आप - आपली आजी ह्या
ते आता परत -
रिपीट झालंय नवीन नावाने बरोबर हो आम्ही पण ज्या वेळेस ते घालत होतो जे ड्रेस आता तेच म्हणजे गाउन म्हणून आलेत आम्ही तर मॅक्सी म्हणून वाप- वापरत होतो आता ते म्हणून आले -
हो ना हो आम्ही पण ते ब पला - तो घालायचो त्यावेळेला त्याला बेल बॉट-
बेल बॉटम हो आता प्लाझो म्हणतात हे काय फॅशन जे आहे ते वीस - पंचवीस तीस वर्षांनी रिपीट होते. नाव चेंज होत. त - थोडाफार फरक फरक होतो त्याच्यामध्ये आणि मग ती - फॅशन होऊन जाते नवीन सर्रास सगळे जण वापरत आणि कसं ते - - कम्फर्टेबल असतं वापरायला. हा त्यामुळे मग ते एकदम पटकन कॅची म्हटलं तरी चालयतं पटकन वा बहुतेक ते - स कॅरी पण करतायत -
हां आवडत पण आता तर हे जे नवीन कोड सेट वगैरे चालले. आमच्या वेळेस आम्ही त्याला नाईट ड्रेस - म्हणायचो इव्हन आता सुद्धा आले की आम्ही तस म्हणतो कारण आता आपण त्या वेळेच आहे त्याच्यामुळे नाइट -
नाईट ड्रेस घालून चक्क ते बाहेर आणि म्हणजे अक्षरशः - हो प्रोग्राम म्हणा किंवा कुठे फिरायला गेला किंवा कॉर्पोरेट सेक - तर मध्ये पण ते आता सर्रास ऑफीस मध्ये वगरे पण वापरतात स्पेशल एजिली घालतात चांगली आहे एक प्रकारे चांगले ते कारण मोकळ वाटत जरा! त्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं.
कम्फर्टेबल आहे बरोबर तेच ना -
या दिवसात तर खूपच चांगला नाही. येथे ते कॉटस असे आहेत कॉटन चे खूप सुंदर आले. खूप छान हां -हां एकदम म्हणजे एक ती फॅशन म्हणून जी आहे ना ती एक प्रकारे काही -काही वेळा! ती चांगली असते. चांगलं वाटत म्हणजे जरा की सगळ्यांना वापरता येणं योग्य कम्फर्टेबल आहे अस हां प्रत्येक एज च्या बाया घालू शकतात ते असट कॉट्स आहेत खर छान! नारे ते गाउन - ते आहे आलेच कस - अं मॅक्सी वन पीस- म्हणत हा वन पीस म्हणतात ते गाऊन पण असत नवीन आले फ्रॉक टाईप असतात.
जायनर आहेत. कि लग्न कार्यात सुद्धा आता. बाया साडीपेक्षा ते घाऊन.
व हो बरोबर आहे वन पीस. म्हणून खर फॅशन फॅशनच एक ती प्रकारची.
सत के डिझाईन.
ते हो आता नवीन एक फॅशन म्हणून आलीय रेडीमेड. तारीख. रडम साडी वा तेथे एकदम बायका नाही. एकदम सोप एकदम काम करून टाकलंय.
खूप इझी मुलींना पण इतकं.
घालतात हो ना खरच छान आहे ते आपल्या. पण म्हणजे घरातल्या साड्या जुन्या ज्या आपण वापरतो कार्यक्रमात. त्या साड्या त्या टेलर लोकां कडे देऊन त्या परत रेडीमेड म्हणून शूून पण घेता येत.
शिवून. बेस ना इतकं रियुजेबल आहे, इतकं छान बनवून घ्यायचं. का डिझाईन. आणि कॅरी करायला पण. कसं उगच आता, की आता लग्न करत घालायला. असं वाटत नाही की अरे, आपण काय साडी एवढं. गुंडाळून.
हो काही नाही हो ना खरच, फॅशन म्हणजे असल्या फॅशन ना की ज्या सगळ्यांना चाल म्हणजे हा मिडयम क्लासमधल्या लोक करना पण. मिडल क्लास लोकांना पण आणि वरती. वरच्या ज्या असतात, श्रीमंत लोक वगैरे ते पण घालतात, नाही असं पण मिडल क्लास वाल्यांना पण हे सोयीचं असत, आणि हा आणि परवडतं पण, आणि या फॅशन परवडतं पण हा हेजी आहे. आणि असं काही ऑकवर्ड नाही वाटत, ह्या असल्या फॅशनमुळे नाहीतर कधी बघितलं बाहेर काही कुठल्या कुठल्या हच्यामध्ये. मुली म्हणजे अशा काही ड्रेस म्हणजे असे असतात की, ते लेडीजला पण बघायला अगदी आ. नको वाटत ते अक्षरशः हा असल हा ऑकवर्ड होतो. ह्या कॉर्डसेट म्हणा हे वन पीस. म्हणा. ते खूप सुंदर रेडीमेड साड्या म्हणा, खूप छान फॅशन म्हणून खूपच छान आहे. आता साडीवर ते ब्लाउ अच्छा डिझाईन किती आहे बघा?
हो, म्हणजे सिंपल साडीवर सुधा डिझायनर ब्लाउज शिवलं तर ती इं ग्रेस वाटत ते.
हो, एकदम एकदम आणि पूर्वी म्हणजे आम्ही ज्यावेेळेस जे ब्लाउजचे डिझाईन आ फुग्यांच्या बाह्या, थोड्यासा फुगा पफ आलेला पफ बाह्या परत रिपीट झाले ते.
परत तीच परत तीच फॅशन फॅशन तेच ना.
आणि हल्ली जो एक ट्रेंड आहे फॅशन मध्ये साडी जर घातली तुम्ही, जर कॉन्ट्रास्ट एकदम को कॉन्ट्रस्ट कलरचा ब्लाउज आमच्या वय म्हंजे आम्ही ज्या घालत होत ना एकदम मॅचींग. म्हणजे साडी जशी तसच ब्लाउज एकदम आणि आता त्याच्या ऑपोजिट पण ही जी फॅशन आली ना, कॉन्ट्रास्ट ब्लाउज. किंवा कॉन्ट्रास्ट साडी गला
खूप छान दिसत. पहिले ते म्हणायचे असं का मिसमॅच घातलय? काहीतरी गवाळ्यासारखं घातलंय! पण आता तोच ट्रेंड- झालाय
ट्रेन झालाय आणि ट्रेन झालाय मला दिस ला छान वाटत पण स्वतः जर मी ट्राय केला ना, तर मलाच ते अनकम्फर्टेबल म्हणजे तसं वेगळं वाटत काहीतरी कारण ती सवय नाही ना, हा घातलं नाही. हा, पण म्हटलं, चला या आत्ताच्या या युगामध्येध किंवा या फॅशन मध्ये आपण पण उतरावं तस मग एक दोन साड्यांच मग मी पण पण ट्राय करते आता. बगुया घालून
नाही नाही छानच दिसेल छानच दिसेल इतकं म्हणजे आता पहिल्यासारखं ते गोल गळ्याचे किंवा स्क्वेर गळ्याचे पण ब्लाऊज नाही आता एवढे डिझाईन आहेत ब्लाऊज मध्ये पण खूप -
कलाकारच एक प्रकारच टेलर - काय कला करतोय पण एक काय कुठन शोधून इतक सुंदर डिझाईन असतं -
बरोबर
पैठणी पैठणीच्या तर काय डिझाईन असतात
हो आता खूप व्हरायटी झाल्या पैठणीमध्ये पण पहिल्या नुसत पै- ठणी म्हटले की पदर वरती मोर हा आता तर त्याच्यात पण डिझाईन्स बरेच कलर सुुद्धा -
कलर आणि न न पैठणीचे नाव कितीयेत मुनिया पैठणी अं कस्तुरी पैठणी बापरे कलांजली पैठणी खूप खूप साऱ्या पैठण्यांचे नाव येत
नवीन आता खूपच आलेत
आणि म्हणजे अफोर्डेबल आहे म्हणजे आता ह्या ज्या नवीन झाला हा आहेत त्या आपल्याला खर्चाला मग ते हाऊस होते नाही आपण पैठणी वापरतोय -
हो आणि आता म्हणजे कस बजेट मध्ये पण यायला लागल्या आधी पैठणी म्हणजे महाग
खूप खूप खूपच महाग एकदम कारण हो कारण ह्या ज्या महाग ज्या होत्या त्या खास येवला त्या कशा हाताने हात मागावर तयार केलेल्या होत्या आणि प्युअर सिल्क
अ अच्छा
प्युअर सिल्क आणि त्याच्यामध्ये ज्या खूपच महाग असत त्या अक्षरश ज चांदी आणि सोन्याचा त्याच्याने विणकाम करायचेत - म्हणून म्हणून एवढ्या त्या महाात आणि हात मागावर केलेल्या प्युअर सिल्कच्या म्हणून त्याला एवढी किंमत कारण ते अ अम दिसण्यातस पण रीच टिकण्यामध्ये पण एकदम आणि प एवला पहि - पैठणी म्हणजे ती खासच ना
हा बरोबर बरोबर
आणि आम्ही म्हणजे तिकडे अ खूप आधी तिकडे राहत होतो तर तिथे तुम्ही जर गेलात त पैठणीचं दुकान त्यावेेळेस शोधत गेला तर कुठेच दुकान दिसणार नाही
अच्छा
अक्षरशः ते दुकान म्हणजे घर अस घर घराच जे एक हॉल अस सर तिथे त्या त्या घरामध्ये त्या पैठणी असायच्या आता पण असतील अजून आणि मग त्या घराच्या इथे बाजूला वगैरे किंवा त्या घरात आतमध्ये म ते हात माग मग त्याच्यावर पैठणी कामगार लोक काम करताय आता ह्या आपल्याला शहरांनमध्ये दुकान आहे साड्यांचं तस तिथे पैठणीच असं एक पण दुकान दिसणार नाही त्यावेेळेस ह समजा बाहेरून बघाल तर हे घरच हा जर ओळखीचं असेल तिथे तुम्हाला तुम्ही कोणाला विचार पैठणी प ते सगळं तुम्हाला इथे इथे जे प्रसिद्ध आहेत लोक तर त्यांच्या ते आपण म्हणायचं नाही हो आम्हाला दुकानात जायचंय पण आओ हेच दुकान आहे म घर आहे नाही इथेच पैठणी विकली जाते
अच्छा बरं अरे चांगलंय छान छान चांगलंय च बर हा ते तर प्रसिद्ध येवला म्हणजे ते युनिक
येऊन येतो बर बर तिथं बाहेरच्या देशांमध्ये पण जाते प्रसिद्ध होते च हो हो थँक यू छान वाटलं धन्यवाद